हम.
हो आणि बाकी? हम्म दिवाळी त्यां मोठ्या प्रमाणात असते आमच्याकडे.
होय दिवाळी त मोठी असते.
हम्म सगळे पाहुणे आहेत बरे. नवीन कपडे, दिवे.
हो है पाच सहा दिवसतेच की.
तेच की हां भाऊबीज पर्यंत. चालूच आणि त्याच्या आठ दिवस आधी कारण फराळाच बनवायला.
होय त्याच्या आधी तर काय ते खरी दिवाळी वाटत्या.
हम्म ती खरी दिवाळी वाट परत त्या जात जाते लक्ष्मीपूजन तर मोठं असते ना?
लक्ष्मीपूजन तर होय त्या रात्री सगळे लक्ष्मीपूजनच्या दिवशी तर काय आहे सगळं हे सगळं गोळा करून आणायचं ते करून आणायचं.
पूजा ते मोठी म्हणतेय अशी.
मोठीे असे म्हणजे काय आता हेच लक्ष्मीच फोटो सगळं फराळ तेन ठेवतो. आणि पैसे ते नासतात ते पैश्यांची तेन पूजा करतो.
अम्म.
अशे एवढी मोठी म्हणजे एवढं काही नाही नॉर्मल जेवढी असतात तेवढी. ऊस वेगैरे येते बांधून.
हां हा.
मग आपली घरातली पूजा झाली कि मग सगळ्यांच्या घरात फिरायचं जरा जरा.
होय का? का कशासाठी?
सगळ्यांच्या स मनजे देवाला त्यांनी पाया पडायला त्यांनी फिरायचं त्यांच्यात. तो फराळ वेगैरे ते खायाला. त्याच दिवशी भेट म्हणजे फिरायला प्रत्येकाच्यातल टेस्ट करायला मिळतेय नय.
वेय
आमच्या तसं सगळे जातात. म्हणजे बायका पण येतात प्रत्येकाच्या घरात. आमी पण जातो.
ह मग भारी आहे.
होय सगळे म्हणजे ठराविक ठराविकची ठरलेली आपली घर असतात ना
अम्.
त्यांच्यात तेवढे एक दहा बारा घरातनी तेवढेच जाऊन येतात सगळेजन.
त्यामुळं तरी एक उभा राहतो ए एकमेकच्या म्हणजे हो ओळखी म्हणा आहे म्हणा सगळं वेगळंच वाटतं ना. आणि सण असल्यासारखा वाटतोय मुळात.
हा आणि आपली एक परंपरा जपल्यासारखी होती.
पल्या त होते होते आता बेलूर आला सलकी आणि.
बेंदूरा आमचा कर्नाटकी होता.
होत का हां हां आमचाम हां. आमता महाराष्ट्र ये न असते हा.
मग तुमच्याच बेंद्राला तुम्ही काय करताय.
हो बिंद्राला मी हे पुरणपोळी असते. आणि परत दुसऱ्या दिवशी कर म्हणूनच त्याका त्याकरी लकरंजा कापण्या असं काय पण करायच बण
करंजा करताय तुम्ही.
होय होय करतोय की.
हा म्हणजे आमच्या झधपाट्या असत्या.
आमच्याचो ना सदा पाटील. दपाटी दही असत ते पण असते. का करंच्या पण असतात.
हम्म हम् आणि मग तुमच्यात ते असं कर वगैरे ते तोडतात काय.
होय होय मग श तर काय नाहीय सास. मध्ये माहेर आहे बघ करतोडतात.
तुमच्यात तिथं कसं करतात मग ते कते तोडायचं.
हो आपली येस असते का नाही गावाची.
हम्म
त्या गावाच्या इशिला दोन बैला असतात आणि. त्याचं काहीत नाव काहीतरी शाळू आणि बाजरी आज काहीत ठेवलेली. काय मी नाही रिअल इथे सांगते आणि. मग ते काय करतात त्या हा येश ला. कणे लिंबाच्या ढाळची माळ. आणि खोबऱ्याची मळ घातलेली असत्या आणि इकडून ब. थोडाण गावाला येडा घालून क तो बैल पय उन्हाळून ते इश. न पहिल्यांदा कुठला बैल जातोय ते बघायच असं असते. हा तुमच्याकडे काय असतेल तोडचे म्हणजे.
आमच्यात कसं एक बैल पहिल्यापासूनच ठरलेलं असतोय आमच्यात आज म्हणजे ह्या वर्षी. ह्या बैलाकडून तोडायचय कर अस मग त्याला अस चार पाच दिवस अस पळण्याची प्रक्ट क् करतात जास्त म एक आमच्याच इथली गल्ली आहे त्या गल्लीत एका ठिकाणी त्या बैलाला हभ करतात आणि ते कर म्हणजे त्या असं ह ज झाड असते की ते काटेरी कुठलं तरी झाड असते.
हम्म
मग त्या ज असं मोठच्या मोठ्या अस वेला साडी बी धरतात.
हम हां हां.
मग एक बैलाला पूर्ण अस गल्लीची एक फेरी काढून आणतात जोरात एकदम त्याला ते. दारू वगैरे ते पाचतात म्हणजे ते रागीट होते ना बर.
हा होय ह.
हा आणि मग त्याला पूर्ण गल्लीच्या अस फेरी काढून आणतात. आणि परत यायच्या वेळेला ते बैल त्या कीवरन उडीखवून जाते तिकडं. मग ते उडी खून हा उडी खून गेले की मग ते कर तुटलं म्हणतात. आणि मग. ते सगळेजण ते असं ते झाडाचं ते वेल असे ते सगळेजण असं घेतात आणि आपल्या घरावर टाकतात. काहीच असतेथ ते
हा ह.
घरावर किंवा देवाऱ्यावर तेन पूजत्यात ते.
हा. ज्याच्या त्याच्या गावची पद्धत वेगवेगळी.
व्हय, प्रत्येकाला वेगवेगळं असतंय. एकांचं तेम भरपूर मोठ्यानं करतेत बेंदूर ते. तुमच्या घरात मग बैल तेन पूजत्यात? ते अशे मातीचे बैल पुज
होय होय. होय असतंय की, प पूजत्यात त्याचं ते काय खालणं मळायचं ते न असलं काय काय असतं बा
हा, आमच्यात पण असतं. म्हणजे?
तेल अन हळदनं ना त्याच्या खांद्याला लावायची.
होय.
हा.
आमच्यात तसं काय नसतंय, फक्त ते ते मातीचे बैल असतात ते ते कुंभार लोकं असतात ते देऊन जातात आणि मग त्यांना रंगवायचं तेन दुसऱ्या दिवशी त्या बैलांना आणि त्यांचं काय नैवेद्य ते न‌ अस ते सगळं दाखवायचं, असंच असतं.
हेच्या कड असतो, पहिल्यांदा पहिल्यांदा.
हम्म हम्म,
आवो कसा कशाचा करता तुम्ही, खिचडा का करत नाही?
खिचडा आमच्यात काय घरात जनावरच नाही ना.
हा हा, हा ते मान अ जनावरांना खिचडा आणि माणसांना कनय खपली गव्हाची खीर केली जाते.
होय होय, आमच्यात कोणते म्हणजे करतच नाही, घन जनावरच नाही, त्यामुळे आमच्यात
मग त्यातला थोडा त्या त्या बैलांना ठेवायचा. माहिती
तुमच्यात बैल आहेत, त्यामुळे तुम्हाला सगळं करायला लागत असल.
हा जनावर आहेत ना, त्यामुळे करायला लागतं. त्यांना नीट धुवायचं कंड, कसर, कासर लावायचं.
होय होय, ते सगळ असतय.
हम्म,
ते घरात ते असलेत कि, ते मज्जा येते करायला.
होयच की.
म्हणजे ते सण असल्यासारखं वाटत आमच्यात काय फक्त ते पुजायचं पुूजलं की, ते ज्या दिवशी ते फक्त बैलाचं ते बघायचं असते त्याच दिवशी तेवढच.
हम्म,
नाही तर, काय नाही एवढं वाटत. आणि ते पण बैल दिसला तर, खरं कारण गर्दी भरपूर असत्या नाही.
हम्म,
बैल दिसतच नाही बैलाची शिंग तेवढं दिसत्यात, आणि उडी खाल्लेल तेवढं दिसतय, आणि मग म्हणायचं कर तुटलं.
गर्दी भरपूर असतात, त्यामुळे एवढं नाही दिसत.
आच्यात पण भरपूर असते, तिकडे माहेरी गर्दी.
हम्म हम्म, आणि ते आमच्यात कशी प्रथा आहे. अ म्हणजे तो आपला बैल असतोय ना, तो पूर्ण रागवट असतोय. मग त्याला असं जर तो कर तोडायच्या वेळेला चुकून तो आपल्या हातात निसटून पळून गेला दुसऱ्या गावात. वगैरे ते, तर मग आमच्या गावातलं घर तोडायच बंद होत.
होय.
हम्म! अशी प्रथा आहे मग त्यामुळे आमच्यात. कोण असं म्हणजे बैलाला सगळेजण अस काम धरलेलेच असतात.
सगळे डावी न डाव्यान.
तेच कि होय, आमच्यात भरपूर जण त्या बैलाला धरत्यात आणि तो बैल तरी पण ऐकत नाही.
हम्! अहो, त्याला एवढं काय काय पाजतात म्हटल्यावर तर ते,
होय. आणि ते ते एक पाजतात परत ते फट्टाकड्या भरपूर वाजवतात त्यामध्ये ते पूर्ण रागावलेलं असते. हम! तेच कि ते तरी पण ऐकत न! होय होय म्हणूनच की त्याला भरपूर जण कमीत कमी सात आठ जण त्याला धरलेले असतात.
त्याच्याबरोबर पळायचं.
होय होय, लई जोरात पळायला लागतंय त्याला.
हम्म, आमच्यात पण दोन आहेत दोन असत दोन जण त्या बैलांना. पासात पासात जण तुमच्यासारखं जा पकडायला लागतं त्याला. मोठी मोठी दावे लावून त्याच्याबरोबर पळाय च मग पोर असतील क नाही अशी,
हम्म!
हो! त्यांना
हा, हा!
ह.
म्हणजे आमच्यात कसं ते शेजारच आमच्या लागुन एक गाव आहे आधी म्हणतात तस त्यांच्या गावातलं आमच्या गावात पळून आलत बैल मग तेव्हापास ना आमच्या गावात करायची प्रथा चालू झाली.
हा हा.
आणि तिकडं बंद झालं करायचं.
असं काहीत असल ते महात म असते देवा
हा ते कायतरी अस
हम्म, प्रत्येक सणाच्या पाठीमाग काही ना काहीतरी जुन्या माणसनी रूढी परंपरा करून ठेवलीत ते आपण आता पुढे चालवतोय.
हम्म, आमच्या तसं प्रत्येक देवाचं पण तसच आहे आमच्यात. म्हणजे आमच्यात जो महादेव आहे ना महादेवच पण म्हणजे आमच्या साईड ला लागून अब्दुलाट म्हणून हाय.
हम्म!
त्यांच आधी काहीतरी अस भांडण झाले वाटतं आणि म्हणतात की ते महादेवच धड आमच्या गावात येऊन पडले आणि त्याच व त्याचे जे मुंडका असते ना ते तित आहे मग म्हणून आमच्या गावात फक्त धडाचीच पूजा करतात.
होय.
हा म्हणजे त्याच्या वरती आम्ही तात्पुरत असं लावतोय एक कृत्रिम मूर्तीचं खरं आमच्या तसं नसत फक्त धड्याची पूजा असत आणि तिकड अस जी वर
मुंडक्याची पूजा हा मग ते काय करायचं त्याला कशी पूजा करायची त्याची.
म्हणजे आमच्यात फक्त कसं आता प्रत्येकाच्यात पूर्ण अस शिवलिंग, तयार असतोय आमच्यात त्याला अस वरती अस त्याच मुकुटतेन फक्त आम्ही जोडतोय. खरं आमच्यात तसं, म्हणजे आपल्या श्रावण समोर असते त्याला धान्याची तेन पूजा करतोय आम्ही. खरं असं म्हणतात की आपल्यात धड आहे आणि त्यांच्यात तिकडं मुंडकं आहे.
मुंड काय हा हा
हा तसच म्हणजे आमचं ह्याच्यात ग्रामदेवचं पण तसच होतं आमच्या आधीपासून अस यात्रा आमची नव्हती मग तें दगड होतं ना आमच्या ते कसं मोठं दगड आहे त्यालाच आमच्या ते दैवत मानतात आणि त्याच म्हणे असं ते आदिलही पाणी आलतं त्यातून आणि एका असं त्याच्या माणसानं म्हटलेलं की मी तुझी दररोज म्हणजे दरवेळेला ता भरवत ते पाणी थांबव म्हणून मग त्याच पाणी यायचं थांबलं म्हणे मग तेव्हा हा तेच कि म तेव्हापासून आमच्या यात्रा होते हा
हा
असं काय प्रत्येकाच हे वेगवेगळं असतंय हो प्रत्येकाच्या घरण्याच्या माग काय ना काय त्रासतील
गावाची ज्या ज्या ज्या त्या गावची प्रथा वेगवेगळी
होय होय चालते ठीक आहे
हा ह